हा बोला की,
बोला काय चाललंय.
काय नाही बघा आता मुलगी उठली झोपुन. तीच आवरयच.
उठली की त्रास देत असेल ना,
होय, होय, लहान आहे त्याच्यामुळेय त्रास देते.
हो न तेच, आता असं जेवण वगैरे करत असेल ना,
हो आम्ही, आम्ही जे खात ना म्हणजे जेवण जे काय खाते ना ते सगळं ते खाते.
हम्म ओके हो, म्हणजे बरीच मोठी दीड म्हणजे ती दात आले असतील ना चाऊू शकते.
होय होय दात धाडा वगैरे आलेत तिला.
ओके, हा हा चांगलंय मग मग तिखट वगैरे खाते का?
हो खाते खाते, तिखट खाते गोड खात नाही.
अरे वा! बर, का मुल तिकड खात नाही ना, काही काही अजिबात तोंडात पकडत नाहीत.
होय माझी मुलगी तिकट खाते. गोड खात नाही.
माझी पण ही तर आता ही सात महिन्याची होती ना, तेव्हा आम्ही काकूनकडे गेलेलो, आमच्या काकूने आमच्यासाठी उपीट केल. आणि ह ल उपीटच भरवल. ते ते तिकटच खाते ते वरणभात खात नाही, वरणात हातामध्ये थोडीशी भाजी घालावीच लागते.
होय.
हम्म तिला आता ती सवय लागलीय तिकट्याची आणि आणि गोड गोड पण खाते. अस पण तिला गोड आवडत नाही, खूप दूध घातलेला आ आवडत नाही तिला बाकी खाते गोड. हम्म दूध पीत पण नाही आणि दूध घातलेला आवडत पण नाही तिला.
हो माझी पण मुलगी आधी पित नव्हती वरच दूध. आता पण प्यायला सुरू केली आता.
हो का मग नंतर पितात ना,
होय पितात पितात नंतर ना पितात माझ्या मुलगीला पचतच नव्हत दूधवररच
हा का, इला पचत पण, ही पितच नाही दूध नकोच म्हणते. वरचं दूध असं पाजलं ना कि फुर करते नाही तर मग हात मारून देते दुधावर.
नंतर ना सवय होते घ्या एक लहान आहेत. त्याच्यामुळे तस वाटतय जरा मोठीे झाले की सवय होती मग.
हा मोठी झाली की होईल आणि आपल्याला कळत पण नाही ना हिला. अ काय आवडत काय द्यायच आणि ही म्हणजे ईला काही पचल अस दिलं आणि तिला उलटी झाली की हे होतय ना,
हा तर घरी मोठ अस.. जवळ कोण असल्यामुळे काय कळत नाही.
नाही उकळत आणि आणि पहिली वेळाने दोघंच दोघं असल्या ना काहीच नाही कळत कोणत पाहिजे हो सोबत. अस नाही अस पाहिजे कोणतरी सांभाळाला होतंय कामाचं काय आता दोघाला तर स्वय प्पा करावाच लागतो आणि घरात माणस असली तर करावच लागते.
होय होय करायला लागते.
तर लागते सगळे उलट कोणत सांभाळायला असल की बरं वाटतय
होय घ्यायला कोणतरी पाहिजे लहान मुलांना घरात
आणि आजारी वगैरे असल्यावर तर एकदमच करतात म्हणजे असं बिलकुल वॉशरूमला सुद्धा सोडत नाही
होय, होय
असं होतं
ह
तसच होत आता तिला दात यायला लागली ना उशीरा यायला तिला बारा कंप्लीट झाल्यावर जाते यायला लागली बारा महिने कंप्लीट झाल्यावर हो
खूप वेळाने आलेत की मग
खूप उशीरा आणि त्याच्यामुळे ते हिरड्या हे झाले असतील ना तिच्या तर त्याच्यामुळे तिला इतकी संडाच लागली आणि अ ताप पण खूप त्रास द्यायचे आता आता हे दोन दिवस झाले बरे आहे जरा तिला
ते डिकमल वगैरे काय घासतात ते घासला नाही का तुम्ही
मला डेंटॉनिकच्या त्या वाईट गोळ्या असतात ना छोट्या त्या पण आहे
होय
हो पण तिला हिरड्या जरा सबट झाल्या न आता बारा महिने होऊन होऊन गेले म्हटल्यावर जरा थोडं पहिले आलं असतं तर तिला ते त्रासच व्हायला लागलं
ते ग्राईपॉटर असतं ते घातलं नव्हता का तुम्ही
पटर पहिले नव्हता घातला मग असंच याच्यावर फोन केला होता ना मी कार्य अप वर त्यांनी मला सांगितलेलं ग्रय वॉटर घायला बोलल्या तर मग आता तिला आठवडा झाला देतय ग्रायपवाटर
हा
पण अजून काही त्याचा फरक नाही जाणवला
ते मी पण माझ्या मुलगीला म्हणजे हां मी पण माझ्या मुलगीला घातले होते पण आ अधी बॉटल घातली होती मग तिची जरा तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे आम्ही दवाखान्या घेऊन गेलो होतो मग तेव्हा औषध वगैरे ते चुकून ते ग्राईप वॉटर आपण घेऊन गेलो तो डॉक्टरांना दाखवायला डॉक्टर, डॉक्टर ओरडले आम्हाला हे कशाला घालताय मुलाला लहान मुलगी ला येणे खूप झोप येत ते सुस्ती येते लहान मुलांना असं बोलायला लागले डॉटर त्याच्यामुळे तेव्हापासून आम्ही घात घातलाच नव्हतं मग नंतर, नंतर तर ना मुलगीला दात यायला सुरू झाली क नाही मग तेव्हा असंच बाहेर कोणतरी आम्हाला सांगितलं की ग्राईप वॉटर घातला नाही का ते तीन बाटली तरी घालावं लागतंय ग्राईप वॉटर लहान मुलांना ते घातले की दात यायला दात यायला लागले कि त्रास होत नाही असं आम्हाला सांगायला लागले सगळे
हां का हा
तेव्हा माहित नसतय ना आपल्याना आम्ही डॉक्टरांच ऐकून गप बसलो
अ ते डॉक्टर त्यांचा हे कस होणार सांगणारच मतनी
मग ते दात यायच्या वेळेला त्रास व्हायला लागले कि म तेव्हा आपल्याना वाढतेय तेव्हा घातलं अस तर बर झाला असत आता एवढा त्रास झाला नसता
हो ते वाटत तसं अ आम्ही पण हिला जन्मत आणलं होतं तर मग जन्म झाल्यावर ती ही तेव्हा पण आजारी पडली तेव्हा जून महिन्यातलीच आहे नाही ह तर खूप आजारी पडली मग तेव्हा हिला पण तसंच दवा दवाखान्यात नेल ना आम्ही तर ते बोलले की हे ग्राईपटर घुटी वगैरे काही पाजायचं नाही बाळाला
हा होय त्या ना त्या गुट्टीनं पण झोप येते लहान बाहना
झोप येते आणि शी पण करतात ना गरम असतं म्हणून तर बोलले की नाही सहा पाणी अजिबात द्यायचं नाही आणि घुटे तुम्ही आता मला दूध न आत की नाही, क गुटी तुम्ही कशात न उघाळता आम्ही म्हंटलं. पाण्यात न आता दूध नव्हत तर पाण्यात नच उगाळणार. ना तर बोल आमी. पाण्यातनं उघाळतो आम्हाला एवढं ओरडले. सहा महिने नाही झाले तिला अजून आणि तुम्ही पाणी पाजता तुम्ही तिला घुटी देता. ग्राईप वॉटर देता. हे काहीच द्यायचं नसतं बोलले. तरी पण मग आम्ही ते शिशू विन म्हणून असतना ते जबरदस्तीन दिलं तिला डॉक्टरांना न सांगता.
हा.
डॉक्टर तसच सांगतात अ देऊ नका म्हणतात सरळ काही वरचं हे ते म्हणजे औषध. हद.
हा.
आणि आपण काय म्हणतो गुटी द्यायला लागते बाळाला स्ट्रॉग होतं बाळ आणि तेडॉक्टर म्हणतात गुटी पण द्याय नाही सहा होय.
हो ते डॉक्टर तसे बोलतातच पण आपल्या आधीतल्या काळातले. म्हणजे मोठे वयस्कर बायका वगैरे असतात ते कस त्यांच्या परंपरेनुसार, ते घालाव म्हणजे बाळ चांगलं मजबूत वगैरे राहतय त्याच्यासाठी त्यांनी घालायला लावतातच ते.
हो. आणि त्यांना अनुभव असतो की नाही हो मग त्यांनी का असंच थोडे आपल्याला सांगणार घाल म्हणून.
आणि आता तरी काय मेडिकलमध्ये मेडिकलमध्ये तयार घुट्टी सुद्धा मिळायला सुरु झाली.
हो हो तयार घुट्टी मिळती.
हा मी माझ्या मुलगीला घुट्टी वगैरे काही सुद्धा नाही घातलं.
हा का. चांगलंय म्हणजे तिला पण आहे का ती स्ट्रॉग अस. अस म्हणतात घुट्टी पाजली की, आहे. हर चांगलं आहे मग. असं आणि खेडेगाव असलं ना तर मुलं मातीत वातावरण नात खेळून मजबूत होतात शहरापेक्षा. तिथलं वातावरण प्युअर राहते ना.
होय होय त्यातला हवामान असते तिकडचे काय वेगळं असते सोड ती. खाण पिणं राहण वगैरे सगळं वेगळंच असते.
वेगळंच अस्त हो. तुमच ते खेड आहे का मग.
नाही नाही श नाही नाही शहरमध्ये येतय हे.
हो का हो हो. बरे गावाकडचं अस स्ट्रॉग असतं थोडस.
होय.
ह हं.
बाकी आणि काय मग.
आणि काय नाही हो आता वारी आमच्या इकडे जरा सध्या. वारीच चालंयस स सध्या वातावरण देहू मध्ये अ आ ता ते आळंदीला मेन मंदिर आहे की नाही आळंदीच्या मंदिराचा म्हणजे ज्ञानेशच्या मंदिराचा कळस जेव्हा हालतो ना. तेव्हाच पालखी इथून निघते. तर मग हा मग ती पालखी इथे येते देऊमध्ये. मग देववरून आकुर्डी असं करत ति म्हणजे प्रत्येक गावा गावाला जात. पंढरपूरला जाते. एक महिना लागतो पूर्ण अशाढी एकादशीच्या दिवशी पोहचते ती.
हा हा त्या गावातच निघते का तिथून म्हणजे पाई दिंडी तिथूनच सुरू का ति वारी.
आता इथून आमच्या इथून सात तारखेला निघणार आहे बघा.
हा हा
पण भाविक अजून आतापासूनच आलेत, काही पायी पायी पायी पायी येतात असं यायला सुरुवात झालीय, काही
पण म्हणजे आहेत ओळखीचे थोडे ते पण जाणार आहेत सोडा.
हम हम! मग ते पायी पायी येतात त्याच्यामुळे ते कसं लवकर निघतात ना! इथपर्यंत पोहोचायला. हम तर आता सात तारखेला निघणार आहे बघा इथून. देहू वरून पालखी हो सात तारखेला निघेल. तर अण मग सात तारखेला निघलो की त्यांचं जे घर आहे तुकाराम महाराजांचं,
हा
त्या घरात जाऊन थांबते सात तारखेला.
हा
आणि म्हणजे, देहूमध्येच आहे ते घर त्यांचं मेन मंदिर आहे. तुकाराम महाराजांचं मंदिर आहे, म्हणजे विठ्ठल रूक माईच आणि तुकाराम महाराजच ते मंदिर आहे मेन मंदिर तथून अगदी पाच मिनिटाच्याच अंतरावर त्यांचं स्वतःचं घर आहे, महाराजांचं
हा
तिथे जाऊन थांबते एक दिवस सात तारखेला थांबेल तिथं. ह आणि मग आठ तारखेला आकुर्डीला म्हणजे, आठ तारखेला मग ती पंढरपूरच्या रस्त्याने निघ ते असं.
हा.
असं होत.
तुम्ही जात असशिला ना?
नाही आहो म्हणजे आता ही तर एवढी छोटी आहे आणि जॉब असतो ना मग, त्या वेळामध्ये आपल्याला वेळ नाही भेटत.
होय होय.
असं रविवार वगैरे असला की काही नाही आणि टायमिंग आपला त्यांचा मॅच होत नाही. असं असं वाट त दोन तरी पावलं दिंडीमध्ये चालावं चांगलं असतं ना ते, अस आणि पूर्ण चांदीच रत असतो. इतका मोठा रथ आहे ना तो चांदीचा.
हा
हो. आम्ही इथल्या इथ जात असतो बघायला मंदिरात दर्शनाला वगैरे जातो. रोजच असतं आमचं आठवण आली की चाललं मंदिराला खूप मस्त वाटत. आणि लांबून लांबून सगळे येतात की नाही.
ह ठेवू का?
आ. हॅलो! अ. हो आवाज येत नाहीये काय हो हो. चालेल हो हो हो. ह काय म्हटला?